हॅलो व्हॉईस येतय
हो हो व्यवस्थित येतेय.
हा बोल
ऐक ना मला तुझ्यासोबत ना आपल्या फेस्टिवलबद्दल म्हणजे आपल्या सण कोणकोणते साजरे करतात, कशा प्रकारे साजरे करतात? त्याबद्दल थोडी चर्चा करायची होती. तू फ्री आहेस, तुला टाईम आहे?
हो हो मी फ्री आहे आपण त्याबद्दल चर्चा करूया.
ओके तर तुला माहितीच आहे आपला म्हणजे देश हा विविधतेने नटलेला देश आहे. म्हणजे वेगवेगळे त्यात भाषा प्रयत्न संस्कृत ती वेशभूषा असं विविध किंवा परंपरा असं संस्कृती वेगवेगळ्या प्रमाणात आढळते आपल्या म्हणजे देशामध्ये आणि त्याचप्रमाणे आपल्या देशात वेगवेगळे म्हणजे जाती धर्माचे ते वगैरे रोक लोक राहतात आणि आपण ते सगळे सण साजरे करतो म्हणजे आपल्यात मतभेद न करता भांडण न होता सण साजरे करतो. प्रत्येक सणामध्ये काही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक महत्त्व दडलेले आहे.
हो
सण उत्सव हे आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण असतात. म्हणजे एखादा सण आला की आपल्याला लगेच आनंद होतो. कारण आपल्याला नवीन कपडे मिळतात. नवीन काहीतर खरेदी करण्यासाठी मिळते आपल्याला म्हणजे आपले नातेईक जवळ येतात. आता आपल्या त म्हणजे सगळ्यात मोठा मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी आहे. तर असं म्हटलं जात ते की- भांड म्हणजे पांडवांचे भांड म्हणजे सगळे युद्ध मिटल्यानंतर ते परत आल्यानंतर आपण गोड किंवा तिखट असे पदार्थ बनवतो मग दिवाळीला आपण चकली, चिवडा, करंजी, लाडू, अनारसे असे गोड तिखट दोन्ही पण पदार्थ आहे. हा. पदार्थ बनवतो. आणि ते खायला देखील टेस्टी. असतात आणि घरच्या घरी असते त्यामुळे म्हणजे असं उघड्यावरचे देखील नसतात. किंवा ते खाऊन पण आजारी देखील पडण्याची शक्यता कमी असते. हा आणि दिवाळी वेळेस, तर शाळेना पूर्ण शाळेना कॉलेजेसना सुट्टी असते. त्यामुळे आपले नातेवाईक-. आपल्या घरी येतात, आपण खूप मज्जा मस्ती करतो फिरायला जातो. आनंदी घेतो आपण त्या सुट्ट्या
हो दिवाळी हा दि दिव्यांचा सण आहे. हो.
हो सूर्य म्हणजे सूर्य मावळतात सगळीकडे दिवे लावले जातात., म्हणजे दिवाळी हा असा सण आहे की तो म्हणजे प्रकाशाचा अंधारात अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा, किंवा विजय मिळवण्याचा मार्ग दाखवतो असे म्हटले जाते., कारण प्रत्येक सण हे दडलेला असतो जसे दसऱ्यामध्ये म्हणजे दसरा देखील सण खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. नऊ दिवस जे दांडिया वगैरे खेळल्या जातात आणि अ म्हणजे उपवास केला जातो पूजा हा. आणि होळी देखील होळीला देखील तुला... की रावणाला जाळले जाते. मग होळी हा असा सण आहे की त्यामध्ये वाईट म्हणजे वाईट गोष्टींचा किंवा म्हणजे प्रवृती,
आपल्या वाईट विचारांचा आपण त्या होळीमध्ये दहन करतो.
हा दहन केला जातो जसे रावणाने सीताचे अपहरण केले होते, म्हणून दरवर्षी आपण रावणाला... जे जाळतो आणि... हा त्याच्या नावाने आपण म्हणजे असं बोलतात की बोंबले देखील जाते.
हो माहिती आहे माहित आहे बोंबलतात, त्या. हा धागि बहुती अस गोल गोल
फिरून हा आणि त्या तिथ म्हणजे त्या ह्याच्या सोबत म्हणजे जी होळी पेटवलेली असते त्या ठिकाणी थ थांबून आपण आपण पाया पडतो त्याचा आशीर्वाद घेतो आणि आपले वाईट विचार जे जे आपल्या डोक्यात वाईट विचार येतात त्याचा आपण त्याग करतो आणि चांगल्या स म्हणजे त्या दिवपासून आपण चांगल्या सवयी चांगले विचार आपल्या मनात सकारात्मक विचार आपण डोक्यात घेतो बरोबर ना?
बरोबर बरोबर.
हो आणि तसेच त्यानंतर तर मकर संक्रांत मकर संक्रांत हा खूप आवड तस नाही माझा, त्यावेळी म्हणजे. असं म्हणतात की काळा ड्रेस घालं घा घाल घातल्यानंतर चालत किंवा तिळगुळ वाटले जातात. तिळगुळाप्रमाणे गोड बोला असा संदेश दिला जातो. आणि आमच्या इकडे तर पतंग देखील उडवले जातात. पतंगाची कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा देखिल आमच्या इथे मोठ्या प्रमाणात होते. तुमच्याकडे?
हो आमच्याकडे पण होतात. खरं एवढी म्हणजे इथं कसं थोडी लहान मुलं आहेत, त्यांनाच तेवढे हाऊस असते मोठ्यांना काय हाऊस नसते. ते लोक बर फक्त घरात बसून खायचं. सण आहे म्हण काय तर चांगलं बनवायचं आणि खायचं. ग.
ओके म तुमच्याकडे गुढीपाडवा जो आपल्या मराठी महिन्यातला पहिला येणारा सण असतो.
हो हा गुढीपाडव्याला लोकांना गुढीपाडव्यासाठी लोक सिरियस असतात. का कारण की घरात नवीन वर्षाची नवीन सुरवात असते. तर आळस म्हणजे आळस न कर ते लोक उत्साह दाखवतात कि बा नवीन वर्षाची सुरुवात आपण चांगली करूया. उगच पहिलाच दिवस खराब गेला तर सगळं वर्ष खराब जाईल, म्हणून त्यावेळेस तर लोक उत्साह दाखवतात की हा बाबा गुढीपाडवाय लवकर उठा अंघोळ करा आवरा
हो आमच्या इकडे पण सकाळी, हो आमच्याकडे पण सकाळी सगळे लवकर उठतात. माझ्या घरातले पण लवकर उठतात. आम्ही गुढी उभा करतो. आणि पुरणपोळीचा नैवद्य दाखवला जातो जी मला खूप आवडते तुला पुरणपोळी आवडते का?
खूप आवडते त्या दिवशी पुरणपोळी आणि आमटी सोडून मी दुसरं काय खात नाही. दोन दिवस तर मी तेच खाते.
हो त्याचा निवेद दाखवला जातो, आणि कडुनिंबाचा पाला देखील आपण खातो. त्याद्वारे वाईट म्हणजे कडू आपल्या शरीरात केेलेलं चांगलं असतय ना कारण वर्षाची सुरुवात एका गोड आणि कडू पदार्थां
केली जाते.
हो अत्यंत छान रीतीने असं सण म्हणजे साजरा करतात आपल्या ह्याच्यात. आणि तुला माहिती आहे रक्षाबध द भाऊबीज. आपल्या आवडत असन आपल्याला उपहार मिळतात, गिफ्ट मिळतात, पैसे भेटतात. हो तो एकच सण असा आहे की त्या दिवशी भाऊ आपल्यासोबत भांडत नाही नाही तर आपले रोज रोज भांडण असत.
हो त्यांना आपल्याला त्रास द्यायला मज्जा येते आपण. जश्या प्रकारे चिड त्यांना मारतो मग त्यांना ते आवडत की हा बाबा ही आता इरिटेट झाली आणि तिला अजून त्रास द्या.
हो मग त्या दिवशी कसं असतं की भाऊ भाऊ म्हणतो की बहीण आज ओवाळणी करणार आहे, तिला गिफ्ट द्यायची आहे, तिची माया करायची आहे, कारण रक्षाबंधन त्या शब्दामध्येच म्हणजे त्या शब्दामध्येच काहीतरी लपलेलं आहे की बहिणीची रक्षा करणारे बंधन. यासाठी तो सण साजरा केला जातो म्हणजे रक्षा करता ना बहिणीची हा भावा आणि बहिणीची रक्षा. करावी यासाठी तो सण साजरा केला जातो.
ह त्या दिवशी कदाचित म्हणजे? कितीतरी भाऊ असे इमोशनल होतात कि बाबा. कुठल्या म्हणजे कुणा कुणाला? बहिणी असतात नसतात.
हो. तरी कोण मानलेल्या बहिणीला. नलेल्या भावना देख. बांधून तो सण साजरा करतात. आणि भाऊ बहिणीचे असलेले हे अतूट नाते न तुटणारे नाते एक निर्माण होतेय त्यामध्ये प्रेम आणि विश्वास. आणि डोळ्यात न दिसणार. प्रेम. कि तिथं दिसत असते त्या दिवशी.
हो फक्त त्या एकाच दिवशी दिसत.
हो आणि नाही रोजच असतय फक्त. ते भांडातून व्यक्त होत त्या दिवशी.
त्या दिवशी आश्रूजारेत होत ते फक्त इतर वेळेस आपल्याला त्रास. ऊन भेेतत होत. आणि त्या दिवशी फक्त डोळ्यांनी व्यक्त होत.
ओके अ एक सण राहिला आपला नागपंचमी त्या त्या आदल्या दिवशी देखील आपण भावाचा उपवास करतो राईट, आणि तो उपवास जगातील सगळ्यात चांगला उपवास असतो, कारण त्या उपवासाला सगळे पदार्थ खाल्ले जात फोडणी दिलेले. धपाट
ते तर कोणही सोडणार नाही, तो उपास कोणच सोडणार नाही कारण की हा येऊ दे, येऊ दे.
जगातील तो असा एकमेव उपवास आहे, की त्या सणाला म्हणजे त्या सणाची त्या दिवसाची सर्वजण आ तूर तेने वाट बघतात.
हो भाऊचा उपवास.
हो सगळे मस्तपैकी, आणि आता तर गणेश उत्सव येणार आहे. गणपतीची चाऊल पाऊस पडताच गणपती बाप्पांची आठवण येते.
जेव्हा गणपती बाप्पा घरी येतात. सगळं वातावरण प्रसन्न प्रसन्न होतं.
हो खूप छान हो हो खूप छान पद्धतीने आम्ही म्हणजे डेकोरेशन वगैरे करतो, लायटिंग वगैरे करतो आणि गण पतीची असलेली गाणी लावतो. त्यामुळे आणखीन मोहक वाटते, गणपती बापा घरी आल्याची जाणीव होते. हो जसे की मोदक बाप्पांना आवडणारे बर्फी,
तर त्या दिवशी खूप वाईट पण वाटत की बाबा एवढ्या लवकर कसं क? चाल्ले.
हो खूप गण गणपती बाप् पहा आलेत. दिवस खूप फास्ट जातात, खूप म्हणजे खूपच फास्ट कसं दिवस गेले समजत नाहीत. त्या दिवशी मुलांना देखील शाळेना सुट्टी असते, फटाके वाजवतात, आरती सकाळ संध्याकाळी काही आरतीला मज्जा येत. ते मी आणि माझी हो हो मी आणि मा माझी बहीण तर घंटी घेण्यासाठी आम्ही भांडत
की कोण घंटी वाजवणार?
हो खूप आम्ही, हो खूप आनंद खूप छान पद्धतीने आम्ही सण साजरे करतो. खूप छान सण आहेत.
आपल्या भारतीय संस्कृतीत जेवढे सुद्धा सन आहेत ना खूप एकापेक्षा एक सण खूप भारी आ
हो खूप छान छान वाटते खूप आनंद होतो. सगळे फॅमिली एकत्र येतात.
आणि सणामुळ काय होत माहिती आहे का कि दुरावा ना
जवळ येण्यास हो हो मदत होते. आणि सगळे आनंदित अस तात खूप छान वाटत सण आला की जवळ
हो. मला तर खूप आवडते. आ आपले सण मला फक्त सगळ्यात जास्त सण म्हणजे दिवाळी सावली
हो मला अस मला सगळे सण आवडतात, कारण मी तुला बोलले की मला भावाचा उपवास खूप आवडतो. सगळे सण आवडत असून देखिन मला भावा तो उपवास खूप आवडतं कारन त्या दिवशी मला खूप छान खायला मिळते. भेट देखील म्हणजे भेट वस्तू देखील मिळते मला
हा.
तुझ्यासोबत म्हणजे मला बोलून सणाबद्दल बोलून खूप छान वाटलं. तू देखील खूप छान म्हणजे असं शेअर केलंस
हो मला पण छान वाटलं मला पण तुझ एक्स एक्सपिरियन्स ऐकून खूप भारी वाटलं.
ओके थँक्यू माझ्या सोब सोबत डिस्कशन केल्याबद्दल. ओके आभारी आहे बाय.
अरे काय?